हो हो येतो बोल ना,
काय बोलतय झालं का जेवण वगैरे?
हो सगळं आवरलं बघ पाऊस पण
आमच्याकडे तर नाही बाबा पाऊस काय? सध्या तरी नाहीये.
त्यामध्ये खूप आंबे आणलेले. खालेली गव्या आंबे वगैरे आंब्याच्या प्रजाती खूप होत्या आमच्याकडे. आणि आता त्याची रोपटी छोटी छोटी उगवून आल्यात मग आम्ही ती आज का गेली सगळी घेतली झाडं आणि शेतामध्ये बांध्या बांधावर लावून आलो बघ.
हो हो तुम्हाला अग गाव असल्यामुळे काय? तुम्हाला बांध वगैरे भेटतायत लावायला मी तर इथे म्हणजे शहरात राहत असल्यामुळे मी काय करते? म्हणजे माझ्या घराच्या वरती छत आहे ना, जिथे आपण, छत बोलतो त्या छतावरती हा टेरेस तिथेच मी म्हणजे छोटी छोटी रोपं लावते कारण की मला पहिल्यापासूनच म्हणजे असं अ झाडं लावायला जास्त आवडतात आणि कोविड पासून तर त्या सगळ्या गोष्टींची जास्तच आवड झाली. कारण घरी बसून दुसरं, कामच काय होतं कुठली कुठली झाडं आणलीस.
आंब्याची आता म्हणजे आंब्याची आम्ही स्वतः तयार केलेली होती झाडं कारण आम्ही त्या
अच्छा!
पण म्हणले की अ नारळाचं पण मग हे करूया नारळाची पण झाडं लावूया. आणि कडेने अ म्हणजे बांधाच्या सगळी नारळाची झाडं पण लावली बघ.
हो हो मी आता सध्या म्हणजे अग माझा गोकर्णाचा वेल लावला होता मी. चांगला मोठा आला होता. शेंगा वगैरे येत होत्या त्याला पण मध्ये गावाला, गेली दीड महिने त्याला पाणीच नाही, भेटलं ते पूर्ण वाळून गेला मग आता माझ्याकड शेंगा होत्या. मग त्या शेंगा होत्या मग आत्ताच मी लावलेत बघ दोन, तीन आता फुटून आले त्या, मग आता वेल येईल आता पावसाळा सुरू आहे. त्यामुळे काय पटकन वाढ होते ना उन्हाळ्यातच रोप पाची खूप म्हणजे हालत खराब होते. आणि
हा म्हणजे घराच्या मागे पण, थोडीशी जागा आहे रिकामी मग त्याच्यामध्ये पण आम्ही थोडंफार हा म्हणजे माळवयाच पण करतोय वरणा वरणा म्हणतोय आणि पावटा तिला म्हणतात आणि परत हा झेंडूची फुलं वगैरे ते पण लावतोय. जास्वंदची गुलाबाची झाड अ परत जास्वंदाची पण खूप प्रकार आहेत ती झाडं, मिरची, फुल, ती पण मिरच्याची रोपं म्हणजे असं आम्ही थोडंफार आम्ही करत असतोय परत हळद हळद पण लावतोय ते पण असते आमच्याकडे
नाही लावलंच पाहिजे कारण की काय आहे की आता गरजच आहे कारण की आपण बघतोय भरपूर ठिकाणी म्हणजे झाडांची तोड भरपूर होते आणि त्याच्यामुळे जी हवा आहे ती दूषित व्हायला लागलीय ऑक्सिजनचं प्रमाण क मी व्हायला लागले म्हणजे हवेमध्ये अ त्यामुळे मला वाटत सगळ्यांनी झाड लावली पाहिजे ज्याला शक्य आहे त्यानी तर लावलीच पाहिजे आता तू जशी गावाला आहेस तर गावाला तर मला वाट भरपूर सारे शेतकरी झाडं लावतच असतात कारण एक सावली ती म्हण किंवा भविष्यात त्याची फळ खाण्यासाठी आणि चांगल्या उच्च प्रतीची झाडं पण नर्सरीमध्ये भरपूर भेटतात रोपं त्याची
अगदीच आहे म्हणजे कसं होतं पाच जून हा पर्यावरण दिन म्हणूनच फक्त आपण साजरा करतो पण तेवढ्यापुरता मर्यादित न राहता प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे तर आपला निसर्ग राहील कारण आजकाल खूप वृक्ष वृक्षारोपण कमी आहे पण वृक्षतोड खूप होत आहे त्यामुळे पण अ म्हणजे मानवाच्या जीवनास हानिकारक म्हणजे हे होत आहे कारण वृक्ष वायच्या तोडल्यामुळे वाय वयाचा दया
आणि अरे बाळा काय झालंय मम्मीला बोलू दे मम्मीला बोलू दे मम्मीला दे फोन
हा बोल बोल बोल वृक्ष तोडं खूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे अ म्हणजे पावसाचं प्रमाण पण कमी झालय कारण वृक्ष जास्त नसल्यामुळे पाऊस पण खूप कमी पडत आहे
हो आणि बघतोय आपण म्हणजे अ न फक्त आपल्या भारतातच वृ क्ष म्हणजे झाडे कमी आहेत बाहेर तर तू बघायला गेलं ऑस्ट्रेलिया अमेरिका तिकडे तर अख्खी जंगलच्या जंगल असं एवढी झाडं आहेत
कि जास्त तिथे तापमान वाढ झाली का वनवा ला त म्हणजे एवढी आग लागते पण आपल्या इथे काय झालंय
हा प
कारण की आता म.. मध्ये पण बघ मुंबईमध्ये अ खूप सारी झाडं तोडली गेली एका हायवे साठी म्हणजे अ कुठलंही कारण असलं तरी पहिले झाडं तोडली जातात आणि त्याच्यामुळेच मागे माहिताय बिबट्यांचं प्रमाण पण वाढलं होतं म्हणजे लोकवस्तीमध्ये बिबटे वगैरे दिसायला लागले होते लोकांना किती तरी लहान मुलांना खेचून नेलं होत नाशिकला वगैरे म्हणजे बरोबर आहे तुम्ही तुम.. त्यांच्या जागेमध्ये जर तुम्ही गेलात तर ते लोकं पण तुमच्या जागेमध्ये येणारच ना त्यांचा निवारा तुम्ही सोडताय म्हणल्यावरती
या अगदीच कारण कणी आमच्याकडे पण अभयारण्य आहे दाजीपुरा अभयारण्य अ तिथे पण खूप म्हणजे थोडीफार अ.. म्हणजे जंगलतोड झालेली त्यामुळे गवी रेडे वगैरे शेतामध्ये घुस सत होते होते त्यामुळे पण माणसाच्या जीवनास हानिकारक गोष्ट्या आहेत त्या कारण जरी अचानक गाडी समोर आलं तर तो लोक पण मृत्युमुखी पडू शकतात कारण त्यांची हा. म्हणजे धडक खूप जोरदार असते
कसय कारण की वन्य प्राणी कसं असतं त्या लोकांना मांसाहारच लागतो त्यामुळे जर त्यांना ते जर आपल्या लोकवस्तीत आले तर ते नक्कीच आपली अ शिकार करणारच आहेत आणि त्यांच्या ताकदीपुढे आपलं काहीच चालत नाही कारण की आता सध्याच बघ अ इथे गुजरात मध्ये गिरणार म्हणून आहे अ तिथे गु. दत्तगुरूंचं वरती असं मंदिर आहे गिरणार पर्वतावरती
ह म मम्मी झोपतो की बरोबर
मुलगा वर पायरा चढत होता तर त्याच्या काकाच्या हातात हात होता त्या मुलाचा पण तिथे सिंह आला आणि त्या
हा ह ह
त्या मुलाला ओढून नेलं त्या सिंहाने अगदी आणि खूप वाईट अवस्था झाली म्हणजे असं आहे. कारण की, तुम्ही जर त्यांच्या जागेमध्ये शिरला तर ते नक्कीच तुमच्या जागेमध्ये येऊन तुमचा घातपात करणार आहे
बरोबर आहे कारण कस अ.. म्हणजे वृक्षतोड प्रत्ये त्येकानं म्हणजे न करता वृक्षही लावलीच पाहिजे कारण कसं आता जास्त करून पहिलं कस माणूस वारल्या एखादी भेटवस्तू देत होते लोक दिवसाच्या दिवशी पण आता जास्त स्त करून लोक म्हणजे नारळाची रोपं, आंब्याची रोप आमच्याकडे द्यायची पद्धत थोडीफार म्हणजे ज्यांच्या जे ज्या घरी शिक्षित शिक्षित लोक आहेत त्यांच्या घरी आता कोणतरी वारलं तर ह गोष्टी देत आहेत
ते तर आहेच आणि जास्त जास्त प्रमाणात आता लग्नात सुद्धा लोक आहेर स्वीकारत नाही
तेथ
अरे आहेच आहेर स्वीकारत नाही तर लग्नामध्ये भेटू असतो म्हणून ते लोक रिटर्न गिफ्टमध्येध्ये रोपच द्यायला लागलेत आणि मला वाटतं पुण्याकडे वगैरे हा प्रकार थोडा जास्त होतोय कारण की मी मागे बातम्यांमध्ये बघितलं होतं एका लग्नामध्ये अ म्हणजे त्या माणसाने जेवढी पाहुणे आली होती त्यांना प्रत्येकाना एक एक रूप दिलं होतं आता बोलायचं गेलं तर सयाजी शिंदे जे अभिनेता आहे त्याने त्याची आई जेव्हा वारली तेव्हा त्याने अ किती? एक लाख झाड लावायचा त्याने निर्णय घेतला होता पण त्याने अर्ध्यापेक्षा जास्त झाडं लावली पण आहेत. म्हणजे असे पण काही काही लोक आहेत ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा भेटते प्रोत्साहन भेटते की ही गोष्ट केल्याने पर्यावरणासाठी काहीतरी फायदेशीर होईल किंवा आपल्यासाठी फायदेशीर होईल अशा गोष्टी करतात लोक
बरोबर आहे कारण अ म्हणजे पर्यावरणाचा तर खूप त्रास होत आहे अ ओजनचा थर पण कमी होत चाललेला आहे आणि प्रत्येकानं म्हणजे जर ठरवलं प्रत्येकाने एक झाड एक मूल अ असं किंवा झाडे लावा झाडे जगवा कारण पाच जूनला मी खूप लोकांची स्टेटस बघतो की पर्यावरण दिनादिवशी फक्त झाडे लावली जातात, आणि दी ईथून पुढं फक्त झाडे लावलं म्हणजे आ पलं काम झालं नाही, तर त्याची त्याच संगोपण पण केलं पाहिजे. त्याला वेळेवर पाणी अ त्याला लागवड खत पाणी जर बघितलं आणि तोच जर वृक्ष मोठा हून आपल्याला म्हणजे फायदा होत, कारण कस पावसाच प्रमाण पण हो क्षामुळेच हे होत, जर ओसाट झाली तर वृक्ष पावसाचं प्रमाण ॲटोमधी कमी येतं त्यामुळं प्रत्येकानं संबो संगोपन केलं पाहिजे, आपण जर झाड लावलं तर. नाहीतर मग तर तेवढ्या पुुरत मर्यादित न राहता तेज अ व्यवस्थित पालनपोषण पण केलं पाहिजे, तर तेजा काहीतरी उपयोग हाय.
हो आणि झाडांचे खूप सारे उपयोग हाय ग, म्हणजे जसं झाड मो ट झालं तर ते सावलीत देतं त्याच्यापासून फळ भेटतात, त्याचा जो सुकलेला पाळा पाचोळा असतो त्याच्यापासून खत तयार होत, परत जर ते झाड सुकलं तर त्या लाकडांचा सुद्धा वापर होतो. म्हणजे त्याचा प्रत्येक अ त्याचा जो भाग हाय, त्या प्रत्येक भागाचा आपण उपयोग करू शकतो. त मला वाटतं प्रत्येकानं झाडं लावावी, कारण की ते मराठी मध्ये एक ब्रीद वा क्य आहे झाडे लावा झाडे जगवा
बरोबर बरोबर. कारण म्हणजे आता आपण प्रत्येक महिला वटपौर्णिमा हा सण साजरा करतो पण त्या मार्फत आपण ज्या वडाच्या झाडाला आपण फेऱ्या मारतो, तर त्याच्यापसून प किती तरी फायदे आहेत प्र त्यानिमि त्याने प्रत्येक आता महिलांनी पण पहिले फांद्या वगैरे तोडून खूप म्हणजे व हे करत होत्या अ तो कार्यक्रम पार पाडत हुता. हा करत हुता खर ह्या वर्षी मला पाहायला भेटलं की प्रत्येक जण स्त्री ही वडाला तिथं जाऊन झाडापशी म्हणजे तो कार्यक्रम पार पाडला त्यांनी त्यामुळं थोडीफार अ म्हणजे त्याच्या फांद्या प काढून पण आणल्या नसल्यामुळे थोडी बचत झाली असं म्हणता येईल, असं पण चांगलं म हे आहे अ बेनिफिट्स आहेत त्याचे
हो नक्कीच, आणि झाडांचे फायदे हे प्रत्येकाला माहिती असायलाच पाहिजे. आणि ते कशे अ झाडाच संग पण कसं करता येईल, याच्यावरती पण अशे काय प्रकल्प केले पाहिजेत कि प्रत्येकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त किंवा काहीही असलं तर त्या निमित्ताने एखादं झाड लावावं किंवा अ का म्हणजे कोणाला तरी भेट द्यावं, असे केल्यानेच ह्या गोष्टीचा थोडासा जास्त प्रचार होईल आणि लोक जास्त करून झाडं लावतील.
बरोबर. म्हणजे कसय माहिताय अ झाड म्हणजे आता बडे बु बुके परत अ गुच्छ वगैरे देतात, त्यावेेळेला ते देण्यापेक्षा एक झाड दिलं तरी पर्यावरणाचा ऱ्हास हुनार नाई कारण, आपल्याकडून पर्यावरणाकडून आपल्याला खूप काही साऱ्या गोष्टी मिळत असतात झाडांच्या पासून फळे, फुले झा ऑक्सिजन मेन म्हणजे माणसाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन महत्वाचा असतो आणि तो आपल्याला झाडामार्फत हो मिळतो. त्यामुळं आपण गिफ्ट वगैरे न देण्यापेक्षा एक क झाड दिलं पाहिजे अ गिप्ट असं मला वाटतं.
हो बरोबर बोलतेस, मी पण तुझ्या मताशी सहमत आहे. चालतय मग ठेवूया आता झोपायची वेळ झाली परत बोलूया मग.
चाले ह्या म आपण एक चांगला संदे
हो हो, नक्कीच नक्कीच, चल बाय.